सिंपला हाड काय कराला
काय नाही बघ
हम मग का ऍडमिशनच काय काय तुमच आडमिशन पुढच्या वेळी बघायच आत्ता पुढच्या वर्षी म्हणजे का ग पुढच्या आठवड्यात ग पुढच्या आठवड्यात होय मला वाटल पुढच्या व चारशे हा पुढच्या वर्षी हम आणि सी ई टी देत बसू काय तेच म्हणलं तवर सानी राहायची काय म्हणल घरात पुढच्या वर्षी पर्यंत हम्म्म तुमचं काय झालं आमचं हाय की पुढच्या आठवड्यात याचा आता बघूया काय काय होत
गेलता ना मागच्या वेळी
गेल्त की त्यावेळी विचारून आल् सगळ तेनी म्हणलीत हम् पुढच्या आठवड्यात फॉर्म भराय चालू ते फॉर्म भराय चालू झालं की फॉर्म भरून जावा आणि ग्रुप काय तू जॉईन केलेलं आहे आधी आपण ते ज्यावर टाकं सगळं एम बी एय चं आता माझं एम बी आहे गं
एम बी एय चार आहे तुझ्याकडं ग्रुप
हाय कि तो जूना हाय तोच
ते सी ए टी चा
हा हा मग ते आमच्या इकडं पण आहे कि ह् तोच आहे तोच सी एस टी चा हा हा आणि मग म्हटलीत तव्हां सांगितलं आता बघूया काय काय होतेय मग पुढच्या आठवड्यात जायचं फॉर्म भरायला हो आलो आलो आलो चला फॉर्म भरायचं मग आता ते फॉर्म भरलं की मग बघूया मेरिट लिस्ट लागली की सागं मेरिट लिस्ट लागले कि बघा म्हणल्यात ऍडमिशन काय काय‌ होतंय असेल तर म आणि हे करा
हम्म हम्म
सर काय करत्यात बघूया कसं कसं निघतंय फॉर्म भराय गेला वर सांगा मला मीच आता मीच बघतो किंवा जाणारं आहे मीच नाही आहे का इचलकरंजीत इकडं खायाला का गं कोल्हापूरला आलोय गं मावशीकडं हा हा मावशी आहे व्हंय तूमची कोल्हापुरात होय मावशी ह्य आमची पण मावशीचं आहे तुमच्या इथं रंकाळा च्याइथं आहे आजून गा होय हा तू सांगितलेली एकदा हम्म तेच म्हटलं आता आता बघूया कवा काय काय होतयं.
चालतंय कि
मग तूचं मी म्हणालो आता तर बघूया जायचं तर कॉल किती झाले कुठं आत्ता झाल्यात माझा अगं त काय झालं माहिती आहे काय तुला एकदा मी पहिल्यांदा कॉल लावलो हा का तू जर तुला कॉल नाही लागला किंवा तू नाही उचललेस तसं मग हा दुसऱ्या दाच त्याच नंबरला कॉल जर ट्राय कराय लागलोक नी तर ते काय म्हणत ह्या व्यक्तीला तुम्ही कॉल केलाय सा. अछा. ठेऊते आणि ते सुरू ठेवा म्हणताय का. आणि ते पळु पकडतेस झिरो सेकंदाचा
हा हा म्हणजे आता अपडेट केले अस.
केल असेल. हा तसच व्हा लागलंय ते माझं. माझ मी करून टाकल हो सगळं एकाच नंबरवर कोणाच गेलतीस अग घरातच की पप्पांची मामीच्या हा हा. ह अस गलो. हम्म हम्म हम्म तेच म तुझं पेमेंट झालंय का मग
पेमेंट लय कमी आलीये ग मला
हा मग ते जेवढं तुम्ही किती रुपये आले तरी
तीनशे आले असतील.
हम्म जेवढं तू जास्त बोलशील. कणी म्हणजे कॅल रेकॉर्ड होतील काणी टायमिंग एवढं जा त्यांना कळ अगं ते तुझ्या खारीचे सेकंदच पडतय म किती सेकंद बोल पहि फॉर्म य हा आता फॉर येईना झालाय की खरं.
हम्म.
रेकॉर्ड होतंय का तिथं व तू जेवढ्या रे सेकंद बोलची का जास्त तेवढं ते. पेमेंट जास्त धरते असा विषये
हम्म जाऊदे तिकड.
येईल ठीक आहे मान तर खाणार तेवढ. जे होतं तेवढ बोलाय. दहा मिनिटातच ते. त्यांचं टायमिंग दिलंत ना तीन दहा मिनिट? दहा मिनटाचा फोन चालू ठेवायचा आणि दहा मिनिट झाले की म नं तर म कट करायचा. करायचं काय करायचं? आपली ओळखीचे आहेत त्यांच्यासग आपण एकदा तुशीर बोलू शकतोय ग आता कुणा स किती मिनिट बोलायचं कॉल करायच कुणा कुणा किती बोलायचं. नाहीतर मरज खाय तर खाय त्यासनीच रोज एक एक अस फिरून फिरून फिरून हाय त्याच नंबरला आणि कॉल करत बसाय पाजेत आपल्या आपल्या आपल्यातच हूं तुला साध हाय की तस काय? असं फिरून फिरून केलेलं, होय मग तसच करायला पाहिजे ग तू एक अंजी एक नि की आणि कोण माण माणजिच पण हय मडा त विशी च डिंपी च काय नाही ती केलीच नव्हती त अधी म आता केल्यात की नाई काय माईत नाही. निकी एक टी बी बुतेल नाय का झालं एवढीच का आपण तू करायला व्हय निकिता बीभूते काम माहिती विचारलाय पाहिजे बी तीला पण केल्या का नाय का माहित नाय मला विचारां वि विचार तो तिला आता केल्या का नाय ते बघतो काय करतय
मला पण किलती मगाशी निर्मळ आहे न
हा मला निर्मळ केलती. आत्ताच केली तीजा सग बोललो आणि तेव्हा ठेवलो आता त होत तुझा तुझ्या वर आला तवर तुझा आला मग, तोवर तीचा ठेवले तोवरच, मी तेच काय करीते गाववरती छाप आहे ना
चहा पाणी आवरलं का तुझं?
चहा पाणी आवरलं का तुझ. बघ आताच. माझं ते आलं ते अपडेटला एक आलत ते केलो. तो निक्कीचा एक आला मगाशी अंजीचा आलता अंशचच झाला आता मग तुझा आला मग तिचा एक आला तिच्याशी जरा बोललो, हे केलो, ठेवलो मग मला तू फार म्हणलं तू म्हणलीस तर कर म्हणलीस. मला तुझ्या घरी नीट लागतं का म्हणलं की मला दहा मिनिटाच तर होऊ दे म्हणले तर कुठला तर, एक तर कॉल एवढ्या कॉल मधल एकतर होऊ दे म्हणलं धड तो झाला तेवढा मग ते बरं आता झालं तिकडें म्हणलं तू आण तुझ्या घरी तेच म्हणलं नाही तर, काय म्हणाली ती आणखी अ
अंजी काय म्हणाली होती म्हणलं
काय नाही त्याच ऍडमिशनच विचारलन तिन ती तिकडे, हा हा, ऍडमिशन तुमचं विचारलंन ती तू बोलली काय काय होत तिचं पण ती पण एम बी ए ला घेणार आहे का ती?
होय तिथच ठीक
ला घेणार आहे, तू पण तुझं पण एमबीएस म्हणजे स्वाती तेवढी एमसीए ला काहीतरी घेणार आहे वाटतं.
हा म्हणली मला अंजली.
नवी शिप् पण एम बी ए ला घेणार आहे हा वेंकी पण म्हणाला एमबीएलाच घेणार, एमसीएचा कटॉप जास्त आहे, मेरिट लिस्ट जास्त आहे, एम बीए लाच टाकणार आहे. होय, व्ह्याचं आत्ताच चालू झालेय ग तिथंच होय आणि हे पण जास्त नाही आणि चांगला आहे म्हणे मैत्रीण आहे नाही ते ह्याच कार्या अँप च टास्क आहे त्याच्यावर बोलायला म्हण त्याच्यावर आम्ही कॉल करते जा हुशार असलय म्हणय त येऊन्याय शाळेत राहतात ति तुला काय कयचं आहे पाच साडेपाच वाजले रे साडेपाच वाजले सहा वाजायला आता शाळा सुटल्या त्यांची जा सुटली ते हॅलो हा एकटीच आल्यास काय? हो मी एकटीच आहे ग-
हम् दिदीला कुठ दिले तुम-
त कोल्हापुरातच की इथंच हाय व्हय हा इथंच हाय- कायची तलीदीचं
हा हा.
आ जाय तुमच्या माशी रंगकायच यथं जा ना कुठ तर
होय समोरच आहे-
आमचं पणस् ते काय माहीत नाही मला- ते काय माहीत नाही मला रंकाळा फिरायला मग कळतंय जातोयेकी- शंभरदा जातेय सारखं जातय सांगा आणि कितीदा जाउ सांगा- जाऊन वैतागलो की त्याला - जवळच आहे.
हम्म.
ह ते ते पण जातय सारखं सारखं जात्या तेच माझ बोल्या तुकडं म्हणलं काय काय होतं त दो भावी तुझ भाऊ दहावीला होता ना होघ-
होय.
किती पडले त्याला? श्यात्तर शहात्तर ऍडमिशन कुठं घेतल्या - डिकेटीलाच घेतलाय इ डिप्लोमाला- डिप्लोमा वा एस- हा वाय सी पी ला तेच म आता का येऊन जाऊनंड आपल्याला चालत येनजऊन सोडत- तेवढं लांब आहे. आपल्याला तु मी काय बसूनच येणार. कशाला? गेलास की कॉलेजला होय बस ना आम्हाला काय इथले इथ- कामाला उलटली एएससी पेक्षा इकडच वरचं जवळ पडतंय पण डी के टी जवळ- हा
होय होय.
हितं निम्म जथन टाकवडे तेवढं इतना ए एस सी ला जायला लागते
हा हा
हा टाकवडे नाही डीकेटीच अंतर आहे तेवढं डीकेटी पुस्तक च अंतर पडतंय त्या मध्ये तर परवडत नाही हेच का पर रेंजमध्ये आवाज अडकलाय अडकलाय तुझा रेंज आता वर होतो ग हम् मग काय आणि निवांत आहेस काय नाही बघ निवांत आहे यायनाहीस इकड कुठे कोल्हापूरला
नाही अगं मावशी बोलवाल ती गेल नाही
तुला घर सुटलं ना
होय घर सुटलं नाही मला
अ ते कसं घर कसं सुटवल तुला शु मक् काय सोडायला चल जरासं त्याला सोडायचं हा हम काय हम तेच किती मिनटं झालंय ग क झाल्यात नऊ थांब जरा राहिले तेवढसाठी ठठीच आणि नाही तर ठेव आज मी कंडक्ट करतो हम् कर मग तसंच ठेव माझं मी झालं की करतो करतो हा
हा हा
ण हम्म हम्म का या आणि ते आणि बारीर